हॅलो हां आवांज यांलायं कायं हां बरेचं कायं हां यांला
होयं आहेये की तुं
हांय की कायं चहा पाणी झालं
होयं झालां तुमचां
झालां की आंता मुलगां कामांवर नं आलांय गं
होयं
हां मंग त्यांला आंता चहा करूंन द्यां आलोयं
हां हां हां चहा अं जरां असं वेगळ्यां पद्धतीने पणं जरां करायंचा म्हणजे अं छान लागतोय चहा
होये
हम्मं
कसां वेगळ्यां पद्धतीनं कायं घालायचं सांग
अं चहामध्यें म्हणजे मसांला मसांला मसाले अच्छा कायं करायचं माहित आहे कायं अं सुंठ पावडर
हां
सुंट पावडर घ्यायचं अं एक चमचा सुंट पावडर घ्यांयची
हां
एक चमचा वेलदोडे घ्यायचं
हम्मं
आणि तीनं चार तीनं चार म्हणजे. अं तीनं चार आपल्या दालचिनीच्या कांड्या घ्यांयच्या. च्या आणि लवंग एक चार पांच घ्यांयची. चं हम्मं अं ते मिक्सरलां सगळं बारीक करायचं.
हां हां.
लवंग दालचचीन सुंट पावडरं. आणि वेलची हे चार आपणं घेतलेले असतांत त्यांने हे सगळं मिक्. मिक्सर लां एकदंम त्यांची पावडर करायची.
हां.
हां आणि ती पावडर आहे कां नाहीं चहा पावडर असते नां आपली. त्यां चहा पावडरीत मिक्सं करायची. आणि मंग त्यांचा चहा करायचां छान होते.
म्हणजे म्हंण आंता मीतही चहा पुढे एकदाचं मानतोय कां.
मंग त्यांतसं महिन्याची असली तरी पणं मंग. सगळं जरां जास्तं घ्यायचं आंता एक एक चमचा घेतं. तिथं दोन दोन चमचे घ्यायचं जास्तं पावडर असतं. त्या म्हटल्यावर आणि मग सगळ्यातच एकदम मिक्स करून ठेवायच म्हणजे चहा हा. चालतंय चहा पावडर आपली काही खराब वगैरे काय होत नसत्या. आणि अ काळा चहा पण छानच लागतोय त्याचा खर चहा पावडर वासाची चहा पावडर वाप परायची नाही.
आम्ही वासाची कधी नाही वापरत ते
वासाची ते साईड इफेक्ट होत असतोय त्याचा ते म्हणजे शरीराला आपल्या हानिकारकच असते ती चहा पावडर.
हा-हा.
अ लाल असतया त्याच कस रंग पण लाल होत चहा जरा लाल होतोय. आणि वास पण येत असतोय त्याला त्यामुळं ते आपल्याला चव लागतंय ते चहा पिताना
हा
पण त्याच्यात कसं केमिकल त्याने वापरलेलं असतयं.
आम्ही जास्त करून अ हॉटेल किंग वापरतोय चहा.
हम्म तो पण छान असतोय की पण ती बाजारात सुट की मिळत्या कनी
हां.
पावडर ती वापरायची नाही त्याच्यात केमिकल असतयं.
होय ते होय हानिकारक असतयं मी पण कुठ तरी ते असं कोण ऐकलेलं ती पावडर चांगली नाही म्हणून. असं हे
हम्म ती वापरायची नाही चहा पावडर लाल असं
त्या आम्ही पहिल्यापासूनच वापरत नाही बाई ती.
हम्म आपली साधीच ही वापरायची
हा आता तू सांगितलियास तसं वेलदोडी वगैरे सगळं पुड करतो.
हम्म होय आणि दुधाचा चहा पण त्या छान लागतोय आणि काळा चहा पण छानच लागतोय त्या पावडरीचा. म्हणजे साधा काळा चहा जरी केलीच तरी पण छानच लागतोय.
हम्म, आता जर म्हैस होती त्या वेळेला घरचं दूध होत गं.
हा-हा-हा,
मग आता जरा विकलय त्यामुळ जरा कधी कसं हे होईल तसं आणतोय दुधाचं.
हा-हा, नाही काळा चहा पण छानच लागतोय त्याचा.
हम्म-हम्म,
हम्म, करून बघकी एकदा.
हा करतो की आत्ताच करतो की मुलग्याला.
होय चालतंय की आता काय जरी बारीक केलेलं नसल तरी चहा काळ्या चहातच एक लवंग टाकायची थोडस वेलची टाकायची ची एक दालचिनीचा तुकडा टाकायचा ते पण छानच लागतंय साधं जरी केलं तरी.
लवंगची पुड आहे तेच आता टाकालोय.
हा हा चालते की. करून बघ,
हा तो रेसिपी ती चहाची. म्हणजे करायला येत की नाही.
हा, होय.
हं, आणि काय मग घरातलं
अं नाही. आवरायला लागलो आत्ता, अजून आवरायचंये.
दालचिनी पण टाकायची काय?
होय होय दालचिनी, लवंग आणि वेलची.
हां हां, वेलची हां. अं चाल हां.